सगळे वला वला
हा काशेगवाला.
हा त्या आता इथं आलंत ना राहिला आधी ते काशी गावाला होते. होय त्यान टाकलंय की हा ते पाहुण्यातलंच आहे ते.
हा मग ते ना आता मोबाईल दुकान टाकलंय ना.
हो टाकले त्यानी ते महादेव वाल्या समोर.
हा महादेवालय येत बरोबर बरोबर.
हो तिथं ते.
तो कोण म्हणायचा पाहुना काय तो. हा हा हा बर
त्या आधीच कासेगावला होती ना नंतर ते इकडे आले इस्लामपूर वरून आले ते.
मी म्हणतोय ते तुमच्या बरोबर राहतात काय?
नाही नाही आमच्या आम्ही ज्या वेळेला ते घर सोडल ना आधी ओंकार कॉलनीतलं.
हां
नंतर आम्ही जिथं आमचं तिथं बांधकाम करायचं होतं ना मग त्या समोर आलतो राहायला आता तिकडं ते राहतात ते.
हा हां
मग तेकडेंच आले ते मग त्यांचा वडिलांचा प्रॉब्लेम झालता तर म मग पैसे लय गेलं. तर आता चांगला आहे त्यांचं. धंदा पण चांगला आहे सगळं ओके आहे सगळें पैसे. अयला विजय विजय.
विजय
आता बिजू बिजू म्हणतात.
होय काय बरं
विजय विजय
ती एकदा सरजा गेल हो तरी तिथं रिपेरिंगला काय तर मोबाईल कुठला घेऊ विचारा गेल होत ती बुहुतेक वळ आहे सरजा सर्जा म्हणजे चायनीज चायनीज.
अच्छा चायनीज गेलता काय बरं मग काय झालं?
नाही नाही ती तेव्हा सांगत होत ओळखीच आहे माझ्या असं असं. त्यानेव मोबाईल घ्या म्हण सांगितला. तर मी कुठला म्हटल्यावरती हा ते हिराज पाहुनाच आहे म्हटलं.
हो हो तेो पाहण्याच आहे.
ह.
त्याच आता चांगलं झालं आध ल प्रॉब्लेम होत आता चांगलं झालं.
हा. सुकुन चहा आहे. कर तुमच्याकडे ब्रांच सुकून चहा सुकून सुकून चहा
इथ सुकून नाही.
नाही काय आपलं त्याचा आत्ता स्टंट बाजी चालले बघितलाचशील तू ह्याला. अ इंस्टा ला. ती गाडी पलटी पडली होती फॉर्च्युनर
बरं.
हं बघितीलस का स्टंट करताना ह हा. तेव मालक आहे तेव सुकुन चहा चा. पहिला त्याच एक शाखा होती एक.
गी गेला कि आहे.
नाही नाही हाय की हाय त्याला कायच झालेलं नाही.
त्या वेळेला सगळी बाहेर आलती ना.
ह. नाही नाही नाही गाडी पलटी झाली मग त्यावर उभा राहून रीलल्स केले त्या म्हणजे उलटी गाडी होती. ती फॉर्च्यूनर त्यावर उभा राहून त्याने रीलस केल्या त्यावर बऱ्याच जणांनी आवाज उठ. त नाही माझ आहे याला हे आहे ते आहे.
अच्छा अच्छा असं जालत का?
हा आरेज.
ओके ओके ओके.
मग ते तर त्याची एक शाखा होती इ्छाची आता त्याच्या ऐकशे अकरा शाखा आहेत आणि पैसे तर येवड कमवले तेणे
मग आता असेल तेे सर पुण्यामध्ये पण असेल कुठे ना कुठेतरी असणार असणार एवढी एकशे अकरा शाखेत म्हणल्यावर इथं तर असणारच. पुण्यामध्ये तर असणारच.
तर रीलस वर आले रीलस आणि चार
की ह ते मॅक्सवाला ह ति परत त स कळी
खेडशिवापूरला जातुस का नाही कधी खेडशिवापूर खेडशिवापूर
काय?
खेडशिवापूरला जातोस का नाही खेडशिवापूर तुमच्या इकडं. तिकडे येताना रे इकड आपल्या इकडे येताना रोडला ते टोल नाका नायिका खेडचों
शिेवापूर्ती
हा मग हा तिथे एक चहा वाला आहे प्रसाद मलाई ते बी लय फेमस झालाय रीलस आणि क्वालिटी मुळ
नाही ते रीलस तर लागतेच रीलसशिवाय काही होत नाही. रीलल्स मध्ये आता ते म्या वाल आहे कि एक इस्लामपूर ला पण शाखा आहे कि ते
मॅक्स वय.
ट्रिपल एक्स.
हा हा यम ट्रीक ए एम ए एम ट्रिपल एक्स ना.
नाही एम ट्रिपल ए एक्स. मॅक्स क क कापडवाल. ते पण रील मुळच फेमस झालेच.
हा म्हणजे तसच झालंय रे आता आजकाल रील
त्यो आहे ते हॉटेल शौर्यवाडा आहे. त्येचा पण मध्ये प्रॉब्लेम झालता. ती एकन रील टाकली. जेवण खराब आहे आपली दोघांत भांडणं. ते मॅक्स मध्ये पण असंच त्यो मध्ये तू आला गेला तिथ गुजरातला ती कापड आणायला त्याने टाकली रील. हे दुसरं ते रायबावालं पेटलं. दोघांत भांडणं इंस्टाग्रामवर
काय
त्यो म्हणतो मराठी माणूस काय मागाय का तिथ गुजरातला गेलास तु आणायला.
आणि आहे का नाही हि राही ही ठरवून पण असते बरं का एखाद वेळी ही खरोखर नसते बी. ठरवून पण असते भांडणं बिडणं कारण भिवी याला हा विवे आला हम्
त्यांना आकर्षित होते ते.
हा
मग त्येंचा आधीपासूनच छत्तीसचा आकडा आहे.
हा हा ह
त्यो कसं मॅन्युफॅक्चरिंग वर झाला न तो स्वतः कपडे तयार करतो यो बाहेरन आणून तयार करून विकतो.
बरं
कापड बाहेर न आणतो गुजरात वरन तसच त्येन टाकले त रीलील गुजरातची तेव्हा कापडाच्या धंद्यामध्ये सगळ्यात जुना लागतो. त्यालाच कॉलिटी कळती आणि त्याला खिजवण्यासाठी रायबावाल्याला. मग त्यान टाकलं म दि मराठी माणूस असं टाकलं ते मुंबईमध्ये आमची काही मराठी माणसं काही कमी आहेत का हे आहेत का. मग ते हे जरा मग जास्तच झाले तरी
हा हा हा
हा
काय
ह
रीलस मुळ लय दुकान चालायला लागल बरं का.
हो हो ते कोणा कोणाला आहे का नाही ते बघवत नाही. मग ते एखाद येतं. आणि काहीतरी घाण करूनचच जातं पण तिथं पण आपल्याला करायला लाग लागत मग काय ना कायत रे
होय होय हे खरं आहे.
एकमेकांना पाडण्यातच बाबा बसलेत सगळी जण काय यो आला आपल्यापुढं कसं काय? मग येतय आपलं पन्नास, साठ के वालं पितय. अरे लेक खराब आहे आज आलतो इकडं लेक खराब आहे मग.
तीच आहे आता, डिजिटल युद्धच आहे ते धंद्यात कस युद्ध असायचं तु माझं गिरायक काप बोलवलं तू माझं का बोलवलं. तशा प्रकारे ह झाले डिजिटल युद्ध
नाही आता काय काय जाण मला म्हणते आम्हाला पैसे देेत नाही तर आम्ही असं बोलणार. असे पण खुऱ बुहार्या जा असतात कोण ना कोणतरी ते महेश मो मो मोठे सारके मी कोण आहे रिलेश त्या मॅ
मी तोला कधी येणार नाही रिस्तार या खणाच आवड आहे नसत ती दिसते बरं का खुळ ती ती खुळ नाही त्याला माहिती असल दंगा केल्यावरच माणूस
नाही ती त्यान सांगितलं कि ते दहा रुपलत ती दारू पिल्यामुळे ते तसं बोलल कारण ते बोलतायना असं असं करणार नाहीती
हा हां
मी रिल स्टार आहे मला वस्तीच का नाही तू कोण तू कोण चल बाजूला हे जरा दारू पिल्यामुळे जरा ते जरा वेगळंच वाटायला लागलं ते माणसाने त्यावर किती जोक काढलं माहिित आहे का आा
ते माणसं सांगतय तो म्हणजे त आता बरंच काय काय त बाईक कोगे को कल्या कुठल्या दुसऱ्या जातीची हे तिथे सांगतो मग ती ते फक्त आकर्षित करण्यासाठी तो तस काय बी बोलत असतो ह अस दे रिअलमध्येध्ये नाही तसा हो हो
इज्जत पण चांगली मिळतेया पण कु कु कुठं तरी घाण करायची नाही. ठीक आहे ते आपण ड्रिल सासाठी जरा ते मेक फिक्स असा होत ते मी कोण आहे मी कोण आहे असं तर गेला का नाही शिवायचा पाऊसच बसली बघ कमेटमध्ये
होय अरदीी बर ना करतय ती कमेंट याला लाईक याला ते खरोखरच त्याला माहित आहे आपल्याला असं करून चालत नाही
तुषार समोर झालंय तुषार समोर झालं आहे
समोर झालाय आयुष्यातभर आता काही खरण
नाही नाही नाही ते त्याला नाहीच दिसत मी
हा हरदीस ह असला तर दिस काय आता त्याला झाल्या असल तस कॉल किती राहिल तीन झाले किती झाले तीन झाले ना का
काय माहिती आहे आता
चार चार चार काय बरत बाकीकी
आता कि तो चौ चौथा आहे नाही ये
होय होय सवतय
नाही वाटतं गेलात हे बॉल न खेळत खेळत आलाय वाटतं. आय तो सोमोरच अग्गला त आत निघाल ह निघा निघाला आ निघा
कुठल्या एरियात राहायला तर राहायला राहाला कुठल्या एरियात आहे चरोली फाटा
हां चरोवली फाट्यापासनं शंभर मीटर पुढं आपल्याकडे एक कि किलोमीटर आळंदी
हा हा तुमच्या इ ना आळली एक किलोमीटर आहे का
हो नदी लागते एक किलोमीटर लागते
मेघा म्हंत्री आळंदीला याच्या आधी तुमचा तरुली फाटा आहे का
हो हो आधी चोरली फाटा येते त्यानंतर आळंदी येते
हा हा बर आळंदीला येतोय का वाद
फाट्याला उतरणार त्यानंतर डायरेक्ट आाळंदीला उतरणार नाही ते एक दोन छोटे छोटे आहेत त्यानंतर डायरेक्टाळून दिला जाते
हा हा बर भव्याता कवाय नव होते
ते पुरुषोत्तमदाादा पाटील सांगत होते सागर काही ना झाला.
ते काय आता मोठे चिरले आ मले. मवस भाव मणयचा माझ ते ते महेश लांडगे विंडगे त्यांच्यावर असते आता मोठक्यात असते हाा. होय ह. माझी भांडण झाली होती ह्याच्यात हडपसरला फोन लावला होता व
सांगितलं हडपसरच्या यथेच ना.
होय होय होय.
राहायला तिकडं होतंच त्या ववेळेला
हम.
हम्म.
बाकी
बाकी काय आता सागरकडं अर होय काल मॅच झाली की अर्जेंटिना
हा बर.
ते वर गेल्यावर बा माहिती ऑटोमॅटिक येते ना ते एक अर्धा एक तास आधी अर्जेंटिना जिंकलं अर्जेंटिना जिंकलं ते मला माहित नाहीे लक्षात नाही माझ्या पण ते नोटिफिकेशन येते ना उर. म्हणजेच कोर कारडे ते वर कोपऱ्यात
बरं बरं.
मग काल मुलाजम्याच्या आहे. मी एक वाजता झोपलो क नाही दोघांचं पण झिरो झिरो होतं.
हा हा.
मग सकाळी परत सातला उठलो तर मग दोन एक होतं.
टायमिंग तिकडच विचित्र असल्यामुळे रात्रीच सगळी मॅच
ती नाही जमत बघायला सगळी मॅच नाही जमत बघायला. फायनल पणस साडेबारापजताच आहे बोमलेला एक साडेनऊ नऊव ला असलं तरी काय वाटत नाही.
हा.
आणि मला कधी कधी वाटतय का नाही मी संपूर्ण मॅच बघितली काी नाही. अर्जेंटिना हारणार ते यायला त्यामुळे मी कध कधी बघतच नाही. सकाळी उठून बैलं क जरा सुकून वाटतं या.
हा सकाळी द कालवरर सुद्धा असत.
होय होय धक्काच बसत. आता तसे ल लईरी लि लागल्यात आता इंस्टाग्रामवरर. ते रोनाल्डो फेन झोपलेलंच दाखवतय असं रोनाल्डो फेन मॅच बघतय.
हा.
ला इंग्लंड च एक अर्जेंटिना झिरो मग ते हसते खुश होतेय. आणि तुपतेय सकाळी उठल्यावर हा दोन एक
तुला सांगतो रोनाल्डोचा सगळ्यात मोठा फॅन आहे क नाही स्पीडी
हम्.
सगळ्यात मोठा फॅन ते जा.
बरं बर.
स्पीडस. ती पीढ आहे बघ इंस्टाग्रामवरर बघ की त्याला फॉलो लो आहेत त्याला ती अर्जेंटिना हराावं त्यासाठी तो मॅस उमेद येतो बघायला. आर्जेटीनाने एक गोल केला का नाही त्याचा मूड पाक ऑफ होतोय.
हा हा.
आणि दुसऱ्यान गोल केला का नाही एकदम खुश होतो.
ह ह ह.
करतो रोनाल्डोला एकदा भेटलेला त्यानं व्हिडिओ दा टाकला त्यानं एकशे एकतीस मिलियन आहेत.
ह सर.
हां मग ते रोनाल्डो ते काय माहिती का ते दिसतेच विचित्र. ते जे काय काय मुमेंट्स पण येतात आधी म इंस्टाग्रामवर.